हॅलो हो येतोय येतो कशे आहेत
हो मी मस्त तुम्ही कसे आहात
व एकदम छान छान झालं का जेवण वगैरे
हो आताच झालं तुमचं
हो झालं झालं
ओके
काय पाऊस वगैरे आहे तिकडे
नाही नाही अजून तर नाही आला इकडे या वेळेस खूप लेट झाला जून महिना अर्धा झाला अजून पाऊस नाही
ओके आमच्याकडे पण नाही पाऊस
हा ना मागच्या वर्षी खूपच लवकर आला होता मे मध्येच
हो
हो या वर्षी जून उलटला तरी अजून पत्ताच नाही पावसाचा
हो मागच्या वर्षी मे महिन्या आला होता मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पण चालू होता पाऊस प मु हो दिवाळीपर्यंत होता मागच्या वर्षीचे या वर्षी काढतोय भरून दोन महिने वाट नाही पडणार आता
दिप रिकाम काय बोलच
बस काय नाही चाललंय ते चांगले चांगले नवीन नवीनप येतात ना आता ये मराठी े वगैरे
हा ना
कार्यासारखे चांगले आहेत त्यामुळे कसं लोकांना पण रोजगार मिळत तो चांगलं होत
हो घरातली सगळी कामं करून
हो बायका सगळी घरातली कामं करून पण काम करू शकतात
हो ते खूप चांगलं आहे
चांगलं चांगलं केलं यांनी
हम्म त्याच्यान नॉलेज पण भेटतं आपल्याला कसं बोलायचं कसं काय संभाषण पण वाढत नवीन व्यक्तींशी बोलणं होत
तुमचं गाव कोणतं
गाव आमच इकङच आहे
अच्छा अच्छा अच्छा
हम्म
चांगलंय मग आवडतं ठिकाण वगैरे कुठलं
आवडत ठीकण आवाज ब्रेक झाला तुमचा हॅलो
आवडतं गाव वगैरे
एक मिनिट आवाज ब्रेक झाला परत बोला
एक मिनिट आंबा एक मिनिट हॅलो आ ताद आवाज ओके ते मला वाटते फोन लॉक झाला की नसेल येत
अच्छा अच्छा हो बरोबर
हम्म महाराष्ट्रातलं म्हणलं कुठं आवडतच ठिकाण
आवडतं ठिकाण अजून असं काय नाही सगळच ठिकाणी आवडतं मला जायला असं थंडीच ठिकाण बीच माउंटेन्स हे सगळं असं खास एक असं कुठलं नाहीये सगळीकडे फिरावं माणसाने
हा ते तर आहेच
हो आपल्या महाराष्ट्रात फिरण्यासारखं खूप काय काय आहे
हो खूप काय काय आहे
हा त्याच्यामुं आपल्या आपलं हे जीवन आहे त्यावर आपण जेवढं बघता येईल तेवढं बघून घेतलेला चांगली गोष्ट आहे
बरोबर बरोबर बरोबर
हो परत वय झाल्यावर नाही बघता येणार
हो
हम्म
जे काय असेल ते आता कस हम्म माणुस कसे कमवणारे लोक विचारात की पहिले घर बनूया मुलं बालांचं बघूया पहिले पहिले स्टेटस बोलून सोसायटी मध्ये फिरता का नंतर पण मात्रपणे फिरता येईल पण ते मात्र झा मास नाही जमत कराेल तेवढी शक्तीच नसते
हो एनर्जी नसतेच तेवढी
आणिता कशीे हजार गुण पण वाढले भरपूर
हो भाई आजार पण भरपूर मला सिडिटीचा त्रास आहे
अच्छा
हो बेकार डेंजर आहे हो हो बेकार
जेवन पच वगैरे एकदम नियम वगैरे स प्रॉपर ठेवा लागत असेल काय
हो टाइमावर नाही खाल्लं की मग त्रास होतो ॲझिडिटी होते
ओके
हे पहिल्याच्या काळात नव्हते काय आजारपण वगैरे अस तस हे आता आताच हे आजकालचे खाण बाहेरच तेच तेच तेल यूज केलेलं त्याच्यामुळ हा त्याच्यामु ते खराब होतच सगळं आपली बॉडी वगैरे
तेच तेच ते आता प्रत्येक फास्ट फूडला तसं असतात कि वडे समोसे भेटतात ते त्याच तेलामध्ये वडे काढतात त्याच तेलामध्ये समोसे काढतात त्याच तेलामध्ये भजे काढतात त्या ते प्रॅक्टिस काढतात आणि तेच ते खूप साऱ्या गोष्टी दोन दोन तीन तीन दिवस फेकून देत नाही ते ते कमी झालं की नन तेलप्याच तेिलाम टाकतात
हा तेच
पहिले कस लोक जास्त बाहेरची खायची नव्हती असेल तरी पण ते कस तर शेवईवाल्या शेव काढायचा वगैरे फरसावाला फरसाव प्रत्येकाचं वेगवेगळं होतं आता एकच हलवाई दुकान असत ते सगळं त्यात त्यातून काढतो त्यामुळे प्रॉब्लेम होतो मग तीस तीस तीस सतरा गोष्टी तळलेल्या ते ते पोटात जाऊन प्रॉब्ले पहि लोकना माहिती नव्हता आता कस लोकनाला माहितीरी पडय लागय हम्म
हो बराबर
पहिले लोक खायचे पण नाही तर खूप लोक खातात आता डेलीच झालेच आहे कामाला बाहेर पडलेला माणूस काही ना काही बाहेरच खातोच एकदा
डेलीची जीवनशैलीच झाली आता असं म्हट कि म्हणावं लागतय माणसाकडे
बाहेर पडले की सगळं आता आजकालच्या माणसाला सगळं तयार पाहिजे थ थांबायला वेळ थांबावं असं नाही वाटत कुठल्या ह्याला कुठली वस्तू बनस् तर वगैरे नाही जिकडं पहिलं बनाल तिकडं जायचं मग ते कसले असू दे
कारण ट्रेन मात गर्दी असते केलं सोडावी लागते लेट होत ऑफिसला बाय रोड राहची असेल तरी पण त्यांना ट्राफिक लागत काय का माहिती ऑफिसला नाही पोचलो तर मला लेटमार्क लागणार किंवा बॉस खवळणार त्यामुळे त्यांना मग जे आहे ते म आरोग्याकडे दुर्लक्ष होतं माणसाचं हॅलो हॅलो हॅलो हा हा हा मला वाटलं हा येतो येतो आवाज
हा हा मलाही येतय हो येतोय ना
ओके ओके
हम्म
तेच माणसाचं खायचं प्यायचं जर ताळमळ नसतो आता सध्या त्यामुळे आजार पण येतात वेगवेगळी
हो तेच घरातलं बनवलेल्या खाल्ल्याने काही नाही होत तर बाहेरचच खाल्ल्याने होतय. आणि आपल्याला आता पहिला बाहेरचं काय नव्हतं त्यामुळे आपण घरातलं खात होतो त्यामुळे आपल्याला काय एवढं वाटत नव्हतं. आता बाहेर मिळतय ते. त्याच्यामध्ये काय वेगळंच टाकतात त्याच्या एवढ टेस्टी बनतात त्यामुळे छान असताना आपण खाव लागतं माहित हेल्थ खराब होणारे तर पण माणूस ख
खाव लागतच.
तेच.
आणि कधी कधी कस होतं घरचं खाऊन खाऊन पण माणूस वय लागतो थोडं बाहेरच.
हा हा ते कधी तरी खाल्लं. ठीक आहे तेवढ्या नाही एवढं काही फरक नाही पडत पण काही लोक आहेत जे अ दुरून नोकरी साठी आलेले असतात घरदार सोडून. त्यांना वेळ नसतो बनवायला जेवण मग ते बाहेरनच खाणार नाही मग त्यांना डेली डेली बाहेरच खाऊन मग त्यांना जास्त त्रास होणार. अससं. एखाद्या वेळेस आपण खातो कधीतरी त्यावेेळेस एवढं काही प्रॉब्लेम नाही.
हम्म आणि एखाद्या दिवस खावं पण माणसाने कसं माणसाच्या शर् पोटाला ते बाहेरच खराबची पण सवय पाहिजे. कारण कधी कुठे गेलो कुठे अडक. असं पण होत माणसं की जे जे ना काय काय माणसं अशी पण आहेत की जे जिम ला आता चांगला खाता सलाड वगैरे पण त्यांचं कुठे त्यांना कंपनीने कुठं पाठवलं बाहेर? किंवा त्यांना जावलं कुठे? हॅलो.
हो हो ऐक.
तोलताय जेवण मग बाहेरच खाल्लं की, त्यांचं पोट बिघडतं त्यांना त्रास होतो.
हो.
त्यामुळे कसं बाहेरची पण थोडी सवय पाहिजे, पण महिन्यातून एखाद वेळेस वगैरे.
हो बराबर.
म्हणून तर नाही का ते जिम मध्ये पण चीट डे असतो. आठवडाभर जिम करायची, एकाद्या दिवशी खायचं बाहेरचं. कि बॉडीला पण सवय पाहिजे.
हो अगदी बराबर आहे.
बाकी येतं झालं का पाणी वगैरे भरून झालं? पाणी बि येत अस तुमच्या टायमाला?
हो सकाळी येत पण कधी कधी प्रेशर कमी असल्यामुळे कमी पाणी भेटतं आम्हाला. पाणी हो पाणी पण काय एकच टाइम भेटतं. पहिला चोवीस तास पाणी असायचं, आता नाही आहे. आता एकच टाइम येत अर्धा तासासाठी. तेवढ्यामध्येच भागावा लागत.
आता त्यामध्ये जर पाऊस नाही पडला तर अजून पाणी कपात पण करणार आहेत म्हणे.
हो काही ठिकाणी मी न्यूजमध्ये पाहिलं. कि विहिरी व विहिरीच बोलते नदी वगैरे आटल्यात. पाण्याचा पुरवठा कमी आहे. तर मग सगळ्यांलना पाणी कमी दाबाने जात आहे. कमी, कमी दिवसाआड करत आहे काय ठिकाणी. पाण्याचे झाले प्रॉब्लेम सुरु मी बघितले न्यूज मध्ये.
ठीक हे छान वाटलं तुमच्याशी बोलून.
हम्म हम्म हम् ओके मलाही छान वाटलं. ठीके ठेवते हा हा बाय.